हा ब हॅलो काय नाही बाई चक्करवर राहिली पडली होती मोबाईल अगं बाई कंबर एवढं दुखत लवकर मोबाईल घेताय उठता येत नाही
राहत ताई
तब्येत एवढी वाढून गेली एवढी वाढून गेली किंवा जागेत चालता येत नाही भांडे काठीणी काढते मी बसल्या बसल्या बसल्या बसल्या डुंगून सरकवत सरकवत चालते फिरा हा बाई दम लागतो काय करते देवणत बि वकर
वमानुसार
ते प रोज देवाला म्हणते घेऊन जा घेऊन जा घेऊन जा काही नेत नाही बाई नुसत पडवून दिलंय आंदोलनावर
मी येऊ का आज मग रात्री हा तुम्ही तुम्हाला दे पण बोलवायची गरज नाही
का बरं भाई तू मारून टाकशील मला असं कसेने मारशीील
ते बघू आपण नको भाई मग माझच लटकर
मग काय करते
काय करते बोलतो काय चालूय बाकी तुझ एक म्ह
हम्म
नवरा पाणी काय चाले संसार पाणी सॉरी संसार पाणी
हा
ह काय बाय सोडून दिलं कसतरी गाड सारखंच असत पुढ
शिकयला तयार नाही मग काय करावा एकदाच म्हटलं जानंग मर तिकडं दिलं गपचुप बसून दिला तो बी बसला तिथं मी बी बसली इथं
आई कसं व्हायचं बाई तुमचं
काय माहत पाहि जसं मिळत स वर आता काय करते ये सुरजच बणच लग आता त्याला तर पर्व होणार आहे ना बाई
म नव्हत माहिती बाबा
मी त्याला बिग बॉस मध्ये पाहिल होत ना तेव्हापासून मग माहिती होतं मला मग आता एक बिग बॉस होता ना त्याच्यात आला होता तो मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी आता वडील होणारे असं होणारे अरे तू कसा बोलतो रे कसा बोलतो तो त्यास त्यालाच कळत काय बोलतो काही.
शि बाई तू कशी येतो कसा भानू भंगारा दिसतो तो. हा
हा ना बाई काय करते काळू भंगार्या ग. नाही.
बाळू भंगार या.
बरं बरं ठीक आहेु काय हा ना ठेव ठेव बाय ठेव हा बरोबर.